हॅलो हॅलो हॅलो कुठे गेली हॅलो
हॅलो कुठ गेला नेटवर्क हॅलो
तुम्ही कुठे आहे बघा हॅलो
नेटवर्क आहे हा
हा आवाज आहे कि यालाय
हेलो
काय करालाय
काय नाकरी हलो जेवलो जेवलो म्हटलं आत्ता
एवढ्या लवकर
हो मी लवकर जाे तु मला डॉक्टरां सांग लवकर जाे
कुठला डॉक्टर काातोय मी
ना ते सिडिटी तरलय नाही सिडिटीचा लई त्रास होतोय ना मग ते डॉक्टरां सांग जरा लवकर येऊ आणि
हा काय नाही आता काय उत्सव बांधायची चालू आहे
हो
तर गला आलो सहा वाजता जा आंघोळी कर आणि चावचा पिऊून आता बेड वर पडलो या राम आपल्या रा
मग जेवण झालं
जेवण आता बायको कवा्हा करून देईल त वा
ह् आता काम करून आल्यावर बायकून आलीणार
होय ते आता काय म्हणते तसल शास्त्र राहाय
आणि काय नाही तुमची झाली रोप लावून
आमची रोपा नाहीत
तुमच्या रोकण आहेत
आम्ही रोप रोपच काय सोड ठेवाय नाही सगळं पिरून टाकलूय
ह हा
रुपला पाणी थांबतेय का ते तेवढं कुठं नाही ते मच्छर रा नाही बघा
हं
ते रोपं करायचं म्हटलंत आणि पाणी सोडाय पाहिजे मोटरी लाईना नाही त ना जवळ आणि ज्यांच्या लाईन आहेत ती कसं रोपच असलं तर म मोटर सोडते आता नाही आता मोटर काढवा म्हठय ते त्याच्यामुळे म ते काय पाऊस आहे आता कलच्या जरा हाय पाऊस रात्रीभर
अमच्याकडे अमच्या इकडे भी आहे पाऊस.
हम्म संध्याकाळी सहा वाजलेल्यान चालू असतय. पाऊस मग रातभर चालू. हम् आमच्याकडे आहे दुपारच एक दुसरी सळा घेते.
इंगिंग
हम्म नाही तर मग काय रात्र चालूच असते.
हम् हम.
बाळा अल् ग
आणि पण बाळा आलं की परवा दिवशी आता च गेलो येऊन.
कुठं फोनच कराय नाही आता मागच्या आठोड्यात केले आत नाही. पंधरा दिवसात फोनच करायला नाही.
बाळला आम्ही. फोन केला पाहिजे तर ते बोलतंय नाहीतर बिजी असतें ते अभ्यासात
मला करते कव तरी आता सध्याच पंधरा दिवस राहि आम्च करन मी करणे ते लागे.
हम् क कीध परवा दिवशी गेलं शुक्रवारी गेलं.
हा हा आणि कधी येणार आहे रॉपकरय
आ नाह. त्याच्यात हे चालू आहेत ना परीक्षा ते चालू होणार नाही म्हणलं र यात
रोपवे तर नाही येणार हम् आता आमची आमच रोप करायची म तुम्ही येणार होते शिंग
नाही तर तुमच तारख बदलल्या त्याने
तारखा कायचे रो रोप ख वाढली पण अजून आणि त्याच्यात हारिक लय झाला.
हरी काढून टाकायचं काय.
तर लई काढावा लागणार आहे त्याच्यात हा
त्या तर रोप उशीतण काढून टाकायचं आत्ता काय काढत बसायचं नाही त्याला त रोपो शता नाही का नाही
आम्ही दोघांनी काढला तर येईल काढायला तर बाहेरची माणसं घेतली. किती व्यवस्थित नाही काढणार ते सगळं तसच चिटकवणार मग
नाही नाही हरी काढणार की काढा म्हणून सांगायच.
काय माहिती कथ इथली, इतली ते आदिवाशी लोक आहेत ना, इत आपलं येऊन चिटकून जायचं बघतोय.
गाववालती.
हा म्हणून ते जरा काढु ते रोप काढून ठेवल्यावर खराब होणार नाही चार आठ दिवसांनी लावल्यावर
नाही एक चार दोन दिवस अगोदर काढून ठेवायचे.
नाय म्हणजे. आम्ही काय म्हणतो दोघं म्हणून आता हारी चा हाय ना त्याच्यात मग हळू हळू हळूहळू दोघं म्हणून आता तस नही जास् का कामही नाही करायचं नाही मग काय हळूहळूच तेवढं दोघं दोघं उून काढून पेंड्या बांधून ठेवू म्हणल दोन चार दिवस असं जे होईल ना खराब होणार नाही ना,
पिकते रॉफ उसचपून ठेवले तर पिवळी होऊन येते.
पिवळी होण येतेना.
होय तेवढेच कि आता एक दोन दिवसात लावायचं असल तर काढून ठेवलं तर चालतंय.
नाही ना अजून टॅक्टर पण नाही आहे आणि रोप काय मोठी होऊस नाही घरं
हां
हाय एवढ्या अर्ध्या हाता एवढे हाय
अर्ध्या व हाता येव्हडी म्हणजे भरपूर आहे की मग एक इतीच्या इतीच्या वर आहे
हा इतीिच्या वरती हय प पेडी बांधू शकतोय
हा मज आलं की अक एवढी र्रॉप पाहिजे तेवढी तरी तेवढ्या
त्यांचे नळे बुडके आहेत का नाही ते बारीक असे तरी बी चालतय
चालतय की तेला का हम्म चालताय तर आमच्यात कवडी चार बोट रॉप वाढल्यात लावाल्यात इती इतभरभी नाहीत कुनाच्यात कोणाच्या
आता आज हा आज महिना झाला
हम् मग अर्धा आात म्हटल्यावर सहा सात सात सात हर्च
अर् नाही अर्धा अर्धा हात म्हणजे इतापेक्षा म्हणजे खोपरा जवळ नाही अजून कमीच आहे इथभर
खोपरापेक्षा
म्हणजे आपलं खोपरं असणमणकट एवढंच पकडा
होय
हा तेवढं मग तेवढी तेवढी पेंडी बांधायला येतय गरं
ह पेंडीला आले तर भरपूर झाले रॉफ पेंडीला आली पाहिजे महत्वाची त्याच्यापेक्षा ब कमी रोप पाथळ पिंडीला येत नव्हत्या तेथोड्या त्या रोपा बांधल्या आम्ही लावल्यात एकडे
मग तेच म्हटलं उद्या ट टॅक्टरवाला आला तर टॅक्र ट्राक्टर मारून घेऊन हळूहळू दोघंजण काढून बांधून ठेवुया म्हणा लागल्यात बघु काय
ह् चालत ते टॅक्टर मारून जा नंतर करायच्या अधी दोन दिवस माणसं कधी घावणार त्याच्या आधी दोन दिवस काढून ठेवायचं
हा म तेच करुस चिखल नव्हे हप्ताभर राहिलं तर चिक्ल काय घरबीट होत नाय नव्ह
नाही नाही
पाणी हाय खरं
तेवढं काय पाणी असलं तर
हा पाणी हाय
पाणी हाय व्हय
हा पाणी हाय पाणी भरपूर हाय
म रॉप कधी करणार
मेच ना अजून त्यात ते हारइक लय झालंय म्हणून तेच टेन्शन यालला लागलं आम्ही दोघ जण मिळून काढलाव हे रोप तर कसं व्यवस्थित बघून काढेन ना आणि मग बाहेरची माणसं लावली की मग ती सगळं तस उसकून काढणार आणि तसच चिटकवून मग नंतर नंतर आणि लई फिराव लागणार त्याच्यात
हम्म मग ते बघायचं
हम्मं
आधी रॉप करायच्या आधी दोन दिवस काढायचं रॉपस पाहिजे न तर ते कसं पिकून येतय म ते आणि जीव गेला आणि आठ दिवस या आठ दिवस ठेवला क नाही ती खराब होतय
हा हा म्हणूनच हे करायला लागलंय म्हटलं आधी चिक्खल आधी होऊ देत मग काढूया आणि माणसं भेटली की मग लावून घेऊया कस जरा तिकड वरती जरा अडचण आहे नाही वरती जरा अड तेन जरा भीती वाढते सापाकिड्यांची आणि काय न्हाय
अ रोप र रॉप टाकले तिथे
नाय रोप इकडं टाकला हुता रस्त्यावर टाकला हुता रस्त्या साईडला तिथं नाय टेन्शन हिकडं पाठीमागं बंगल्या- बंगल्याच्या पाठीमाग क नाय तिथं जरा साप किड्यांची भीती वाटते
हा
त्याच्या बाजूला पण हाय शेत केल्यात ह्या वर्षी खरं दुसऱ्यानी
हां
तरी म्हणजे आता अहेनी छोटू एवढं दोघंच ना दुसरं कोण नाही माणूस शशिकांत काका काय येत न्हाय
का?
शनिवार रविवार शिवाय ती कुठ मधी येत्यात
इतर वेळा तो आता मध्ये काय करलाय काय कामावर चालाय
काम ह्याचच की काय ते ऑनलाईनच की घरातून काम
ऑनलाईन चालू हाय व्हय तेच
हम्म आता कोरोनापासून घरातनचं की काम चालुय कुठं कामाला जातोय नाय
नाही ह नसेना घ्या
म ऑनलाइनच सोनू मावशी कुट कामाला जात्या काय माहिती कुट जात्या कामाला काय घरातचं ते बि माहिती नाही
काय म्हणलं ना कामावर जाऊलं म्ह
हम्म काय माहिती नाही
म आता रो शनिवार रविवार लावणार रोप
हम् तेच विचार कराय लागलोय शनवार रविवारला लावून घेऊया कसं आज लाईट नव्हत्या दोन दिवस म्हणजे पार्ट्या थांबवलेल्या होत्या आता आज लाईट आले म्हणजे उद्यापासनं आणि पार्ट्या चालू मग त्यांची जेवणं बिवणं असली की म आण आणि माझं थांब ते म हेच रोपे च
होय
अस होय
कधी लाईट नसती त्या वेळी टायमात करायचं मग रोपाचं
हा तेच की लाईट नसते त्या टायमालाचं केल तर
बघतो आता
आता शनवार रविवार म्हटलं तर आणि पार्ट्या लय येणार
हम शनवार रविवार आता हे हाय ना काय ते एकादशी येत ना
हा म येणार
ह तरी बी येतात पिणाऱ्यांसानी काय
होय खाणार नय त्यासनी काय सोडा खरं
त्यांला शनवार नाय रविवार नाय
सगळं सगळं वार चालत्यात आणि ही लोक पुढच्या रविवारी तुला हि बी भेटणार नइत पिंकीची
ती हा तेच की गणेश काका येणार हुतं आताच ह्या शनिवारी कुणची सायकल आहे ना. मजे रोम बी वाढली नाय अणि टॅक्टर बी भेटला नाय मग काय करणार घेऊन. म आलेली त्या दिवशी घरं जरास रान काढून तेवढं घेतलं.
हां
रान तेवढं काढायला लागलं क रान तेवढं काढून घेतला. म आता म्हणलं पुढच्या पंचवीस तारख आम्ही शनिवार रविवार नसणाराय बाबूकडं जाणार आहे.
हम्म
म म्हटलं आता जावा काय करणार इलाजच नाय.
होय.
हम्म
म किती दिवसाला बाबूकडं जाऊन येते.
महिन्यातनं एकदा.
महिना कुठं झाला अजून ते पार पॉर जाऊन महिनाच आहे, मग
काय किती तारखेला गेलय ते चौदा तारखेला गेलय वाटत. जुनच्या
जुूनच्या चौदाला म आता मधीच मधी जाऊन आले वाटते ना एकदा भेटून
नाय, नाय घेतलं बोलून नाही घेतलं त्या लोकांनी. घेतलं नाय.
हॅलो... हॅलो माले ए पुरे आणि कट हॅलो
हॅलो हां
हां काय चालंय आणि कुठं आवाजच गेला कि तुमचा.
आणि काय नाही तो एक फोन येत होता.
हा हां तेच म्हटल फोन कस काय कट झाला आणि.
फोन फोन येत होता. आता मी काय उचलला नाही खर तर आपल्याच कसं उचलला.
हा हां
हम्म बा ते त्यानच तिकडून कट केल्यान का काय माहित.
हम्म तेच म्हटलं फोन कसा काय कट झाला.
हम्म.
ह आधिच ठेवून घ्यावा कि तिथं मग ऑफर हाय.
होय आधीच राहते इथं आमच्या जवळ. आदेश राहत नाही ऊहु.
अद्वैत
अद्वेत पण नाही तसं राहत नाही ती. त्यासन पप्पा पाहिजे नाही तर मग ते लॅपटॉप पाहिजेत.
हां मग त तिथं तिथे चिखलाच तयार करून द्यायचं. लॅपटॉप मग काय. काय म्हणायचं आ आता त्यासनी सवय लागली ती मोबाईलची पोरासणी.
हम्म सोडणार नाही. फोन पाहिजेत लॅपटॉप पाहिजे तरच अस तर त्याधिसरी यायला मागत नाही. परवा दिवशी म्हटलं पार्टीवाल्यांचं चिकन होतं ना.
हम्म.
बर. जास्त होतं चिकन त्या लोकांनी ठेवून गेले काका चांगला आहे चिकन खावा तुम्ही टाकू नका.
आम्ही का रात्री आलो तसच बनवलं आणि कुणी खालं नाही म्हटलं मी म आता जास्त म्हटलं आणि ह्या लोकांना सांगितलं मग ते-
हां...
चिकन होत म्हणुन तेवढं आल नाही तर तसं येत नाही- अस होत हम्म...
चॅप्टर हाय की मग.
हा नाही मग हे तसं आलं कि लय नाटकं सांगतय. म्हणते की नाही मला जायचंय घरी ते अभ्यास करायचाय तो हे करायचाय- असे करतय हम्म पापा बि आ राह म्हणतेय घरी
पराह खर ते राहत नाही
होय...
किराण कुतला भिती वाडते.
हम्.
हो आदवी अद्वैत काल विचारत होता नी नाही अधवेत काल नशी किती किती व्या फ्लोर वरती आहे तू म्हणून
ह. बाराव फलो फ्लोर वरती आणि सांगायला पाहिजे.
मग मग पप्पा म्हणायचा अरे लिफ्ट लावले ए का विचार लिफ्ट. तच आव लिफ्ट कस लावणार जुन्याच घरात आहेत ती लोक लिप कसं लावणार सांगत होत आणि मी येतोय गण पतीला गा गणपतीला गावाला तुम्ही सांगत होत ना
हा
मी ते तेरा सप्टेंबरला मी येणार आहे चौदा सप्टेंबर ला मी उतरणार आहे मग तू गाडी घेऊन ये मग मी य त तुझ्या इकडें म्हणून सांगत हुत
हा
हा.
इकडं येणार?
हा ते ब बहिणीची ते हे आहे का काय माहितीय वास्तूक हाय का काय माहिती हा आणि हा आणि गणपती पूजेला लावायचा असेल ना
त्या बहिणीच्या इकडे.
हा बहीणच्या हिकडं, त्या दिवशी म्हणत होता तिकीट काढलंय मी पण तेरा तारखेच
हा.
मग आम्हाला बी जावं लागणार ना गावाला आम्हाला आठ दिवस आधीच जावं लागणार आहे.
का?
आमच्या म्हातार वैती श्राध आहे ना.
हा हां हां.
हा त्याच्यासाठी हा मग गणपती च्या दुसऱ्या दिवशी जाणार म हीत कोण नको छोटू जवळ छोटू एक असणार ना ते आवी पण जाणार आहे.
बा
हिथ कोण नाय ना.
मग आता ती बी येणार तुम्ही बी येणार र छोटी जवळ कोणतरी पाहिजे की.
मग म्हणून गणपती पूजेला तेवढं लावणार आता यंदा काय नवीनच गणपती नाही आमं पूजेला लावणार.
हो कसं काय.
गेल गेल्या वर्षी पूजवला नाही तर मग ह्या वर्षीपासून परत नवीन पूजेला लावून सांग ना बाळ गणपती आणून.
हा गेल्या वर्षी नाही लावला.
नाही कुठं हे गणपती पूजेला म्हातारवायचं तेवच हे नव्हतं. दिवस आले की
हा
मध्ये ह मग चालत नाही म्हटलं की भाऊ बंंदाला पुजवायला सवड लावले आणि कररं आम्हा लोकां तुम्ही तिघाणी बी नाही हे करायचं म्हटले.
हा
मग ते त्यांनीच तेथवडं हे केलं की, भाऊबंधाने आम्ही नाय.
आता नवीन पूजाय जा मग.
आता नवीन आणि पूजायच
हम्म
हम्म बघूया आता काय काय करते.
मग नारू येणार आहे काय रोपला
नाही आध काय माहिती कुठे व्हय रोपेला येतय काय ते मी काय सांगता येत ना ही त्याची त्यांची झाली असल तरी नाही म्हणत ते पोरगं लागलेलं मोठ्या पप्पानला बघायला येतो मोठ्या पप्पानला बघायला येतो. आधी
हा
उन्हा उन्हाळा घ्यायला मोठ्या पप्पाना बघायला येऊच नयेत आणि आता
हम्म
मोठ्या पप्पानला बघायला येते. मग कशा म्हटलं आता म्हटलं य य आणि जा जा उगंच खर्चचं पाहि आम्हाकडे
म म्हटलं राहूदे म्हटलं नको आम्हीच येणार आहे म्हणून सांगितले.
पण मग काय सांगणार आणि ये जा जायचं आणि
होय होय खर्च देवा परा हे देवा ते देवा ते कुणी सांगितलंय आधीच आमचं दुष्काळीत तेरावा महिना चालू आहे. होय
व्हयं ते आले काय बी मागणार त्यांनी दिवलाच पाहिजे.
होय आणि कशाला म्हटलं आता पुढच्या महिन्यात आम्हीच येणार आहे. लागल ते पोरगं मोठ्या पप्पानला बघूसारखं झालंय बघूसारख झालाय म्हटलं इतके दिवस उन्हाळळावर कुठे गेले अस म्हटलं त बघूसारख होऊच नव्हतं. मग म्हण नाय अग आत्ता बघूसारखं झालंय म्हणुन येतो म्हणलय मग म्हटलं आता शाळा सोडून यायचं नाही आता गप घरात बसायचं आणि शाळा शिकायच. आणि मीच येणार आहे म्हटलं गणपती ला का नाही तवा बघ
हम
हम आता काय आता काय गाई बी कमी केल्या नाहीत. आता हेच की कमी केला असल गाई
काय तर नाही किती दोनच होत्या नव
हम्म दो दोन का मस्त तीन चार होते.
त्याला सांग
ग ग विकलांकच तीरवाडीवाल्या तीरवाडी वाल्याने एक नेल्यान की ज्याच्या मामाच्या पोरानं त्या नंदन
हा
लाबणीच सुती की त्यांना नेल्या आणि तिकडे गेल्या रे याली किती आणि आणि कुणाला दिल्या अ का काय माहिती हे विकल्याच मग ते आता लय का हा हा लई काय आता भारूक ठेवून घेत नाही डोरांचं अं ढोरांच अत्र लय हे करून घेत नाही. आणि आता तो बाहेर ह्यायला कामाला जातोय नाही
बांधकामच्या हेला काय ते
गौंडे जाताय हे सिंटरिंग यासाठी कॉँक्रीट टाकाजवलाय
कँक्रे ब कायच कुणाची भरणी बिरणी भरायची असली तर त्यांची ती एक संघटनाच केली आहे ना ते
हा
मग ते ते करायला जातय ह
हा हा हा
पैसे येतात की तासाभराचे चार पाचशे रुपये प दिवस श्वराचे असले अस ते ह्याच्यावर घेतात त्याच्यावरती मध्ये पैसे येते
मगता घेेतात
हा
मगता गुणे् करतात मी सांगितल त्याला म्हटवल की म ते यात तलतवा ग पाडत गायपीत द्यायची असली त मला सांग र म्हणून तेठी काय मग दिल्याने देताना सांगतो म्हटल्या
ती तीरोडीवाली अस ना आधीच दिल्ली आहे अ कव आमची मातरबाई हे घरी तवा दिलेली आहेची
हा हा हा
ि किती चाळीस हजारला किती हजारला घेतली ततीस हजारला
हा तर मी रेट वाढले ते का चाळीस हला सत्तर आणि ऐंशी च्या वोट खाली नाही तर तर गाई
ना हो आ त माहितच की
आता गायंची दुधाची दर वाढले क आता
दुधांस दर वाडले बते खर हिथं धुडं घ्यायची म्हणजे लय टेन्शन
ख
कुठं चांगली नसतात तुझे
म तित
आम्ही आम्ही घ आणतोच नाही करत दूध आम्ही घेत आमची काळीच्या पिर्यात कोण दुधवाला कोण पि नाहीत आमच्या तर
येत त त्या पिसवीटला येत नाही
पिशवीतला कावता पार्टीवाल्या अस तसन बनवावं लागत ना चवी हम्म त्यांच्यासाठी जाऊून तर आम्ही नाही आम्ही काळीच्या
मग तस तिथं तबेले असणार की
हाय की समोरच तबेल तबेला हाय की मग अठरा का वीस गाया म्हशी हाईत.
ते ना त्यांच तिकडं हे ना ते स्टेशनला डेऱ्या असतात ना तिथं हे करत्यात देत्यात ती लोक
हूं
म तिकड हे तिकड ना मग ते हे दुसरी लोक नेत्यात ना मग तेच की मिक्स ताज करून करतेत हम्
त दुकानवाल्या असणार हॉटेलवाल्या असणार जात या
हा
आणि बबल्या